मस्त भाई काय चाललं? काही नाही बसलीये, तू काय करतीये? काही नाही अगं मी पण आता आताच आवरल माझं सगळं मी पण बसलीये हो का हा. तू कॉलेजला जाणारे का आज?
बघेल बाबा पाऊस नसेल तर जाईल आसेल तर नई जाणार.
आता काही आबाळ नाहीये ऊनच ये अगं. हा बर जायचं का म सगळ्या ग्रुपला आपण फोन करू. नाहीत ग्रुप मध्ये मेसेज टाकून देऊ आज आपण भेटू म्हणून.
तू येशील का पण नक्की तुला आहे ना को सोडवायला कोणी? हो नाहित मी पायी येऊन जाईल तशे आज माझे. पप्पा नाईये तस मी पायी येऊन जाईन, म मी येऊ का तुला घ्यायला? आपण गाडीवर जाऊ चालेल ये जमल ना तुला तू ये. बरं ठीक आहे. अजून कोणा कोणाला सांगायचंय?
बघ ना अजून जेवढा आपला ग्रुप ये पूर्ण तेवढ्यांना सांगून दे की तुम्ही हा बोलव, येत असतील तर.
पण बाई ते बोलवलं तर मग त्यांच असं असतं की, आमचं हे लिहून द्या, अन ते लिहून द्या. ते स्वतः काय लिहत नाय न काय नाय नई लिहून बिऊन काय नाय द्यायचं. मग आता मला पण कंटाळ येतो बाहि ते सगळं घडी घडी तेच तेच करायला. म्हणून मी तुला विचारलं काय करायचं तू सांग मला. म आपन करू.
हो हो चालेल चल.
तू टाकते का मॅसेज मी टाकू? तू टाक तू टाक, बरं मी टाकते. बाकी अजून ते इथं प्रोजेक्ट झाले तुझे लिहून? नाही एक लिहीलाय हा आणि तीन बाकी आहे, तुझं झालं का लिहून? नई ना बाई माझे पण बाकीये. माझे कामच संपत नाही, म आता काय कराय यार म्हटलं. पण म आता लिहाव तर लागेलच ना. कॉलेजला जायचं आणि जर त्यांनी मागितली वही तर काय करायचं
हा ना.
तो पण एक विषय आहे ना. हो त्याच्यामुळे म्हटल्या लिहून घ्यावा पण मग आजही काही झालं नाही माझं.
आहे ना. मला पण काय करू काय करत नाही ग ते जमतच नाहीये कसं लिहायचं काय लिहायचं च.
बाकी समोरच्या पोरी तिला पण बोलू का ग. बरं ठीक आहे काल तिरी बोलवलं होतं मला मी बोलली म्हणजे गेली होती तिच्याकडे. पण तिने काही जास्त हे नाही केलं मग् मी पण जास्त काही हे नाही केलं जाते तर जाय म्हटलं.
हा ना.
येईल फोन घेऊन परत पण मग काय ये. काय काय झालं?
जाऊ दे.
बाकी मग अजून तुझं? काय चाललं
काही नाही तुझं सांग काय चालू माही बसली बाई आराम.
आवर ना बाई मग जायचं इथून हं. बरं नाही वाटत हे काय झालं तुला. थ अच्छा अगं मला पण आत थोडं थोडं जाणवतय पण बघू
हम्म.
काय झालं काही नाही सर्दी ताप. वातावरण तसं आहे ना ग, त्याच्यामुळे बाकी तु तू बरी का तू दवाखान्यात नाही जाऊन आली का? नाही ना ग जायचंय मला आता जाईन मग हा का जाऊन येते.
जात जायचं क एक थंडी बाजून हेत बसल्या बसल्या
मलाही मास्त आंघोळ वगैरे झाली का फ्रेश झाली का काही नाही वाटत नॉर्मल आहे आणि आज काय एवढं पाऊस पण नाही ना त्याच्यामुळे काही वाटत नाही.
जाते ना आता अंघोळ पण करेल मी सकाळी सकाळी तुझ्या मम्मीच फो फोन माझ्या मम्मीला आला होता. म्हणे पोरी कॉलेज लकााबर जात नाहीये म्हणे अभ्यास बभ्यास काय हाय का नाही म्हणे त्यांना नुसते बसून राहता म्हणे कुशाल म्हणे घरात.
झाले का माझ्या मम्मीचं लक्ष म्हणालंोक घ्याचं.
माझी मम्मी चिडचिड करायला लागली म्हणे तुला जाता नाही येत का म्हणे ती नाही येत तर तू जायच. च म्हणे.
भाई तुम्हीच नाही बोलले मला फोन करायला मी तर रोज विचारायची तुम्हाला तुम्हीच म्हणे नाही नाही नाही मी पण काय लक्षात नेत
काय बोलू मी आता तर तुझच मम्मीने फोन के तर माझ्या मम्मीईने डायरेक्ट मला आठ वाज
मलाही आवाज येत होता. माझी मम्मी पण कोणाशी तरी बोलत होती. मग मला असं कस तरी आहे मी घेतलं पांघरू आणि घेतलं झोपून.
बाई ग.
काही नाही बाई तुझं काय चाललं.
काही नाही बाई बसलीय मी आता जाते आघोळुंगोळ करते दवाखान्यात जाऊन येत
आणि
कॉलेजला येते बघते जमलं तर नांदर नाही जमलं तर तसं मी तुम्हाला सांगून दिल. पोरींना ग्रुपवर मेसेज करून की मला नाही जमत.
बरं.
हो हो काय अजून मग काय नाही बाई. काहीतरी म्हण ग असं नको काही नाही काही नाही म्हणू. ए का ग त्यांनी मांजर परत आणली म्हणे रात्री. का बरं?
की मांजर परत त्यांनी इकडे पाठवून दिलं वाटतं. लय ना काय हे करत होते ना ते म आता तेच ना.
लयच हे ग बाई तुम्ही.
मला वाटलं गेली चांगली येईल परत तोंड घेऊन इथंच.
हा ते तर येणार तर हायच ते ते काही कुठे जाणार नाही. तिला कोणीच नाही आपल्याशिवाय किती दिवस शायनिंग मारायची मारू द्यायची तिला.
हां तेच ना.
काल मी गेले होते ना तिच्या घरी तिने मला बोललं होत तर अशे माझ्या सारखे ते कानातले मी अन् तिने ते सेम कानातले घेतले बघ. ते दिलचे अन् खाली त्यान थोडस लटकन आहे तसे कानातले घातलेले ते हा दोन्ही कानात कानात कानातले घातलेले होते आणि लिपस्टिक लावलेली होती. असे तीन तीन प्रकारचे तीन कानातले होते लिपस्टिक लावलेली होती. ती कपडे विपडे होते आणि मला पण तीन तु नाही गेली का म्हणे क्लासला? म्हटलं नाही अगं मला बरं वाटत नाही म्हटलं तर मी नाही गेलेली क्लासला म्हणे तुझ्या डोक्याला तर क्रिम्पिंग केलेली दिसती म्हणे म्हटलं अगं ती आत्ताची नाही त्या दिवशीचीच म्हंटलं अन् त्याच्यानंतर तेल लावलेले आहे म्हटलं डोक्याला मी.
मग काय काय माणसाने काही करावे नाही का बाई. मग तिच म्हणणं कसं झालं तू गेली नव्हती मग क्रिपिंग कस काय केली जुनी आहे म्हणा ती. ठी
मग तेच सांगितलं म्हटलं आत्ताच नाही ते म्हंटलं जेव्हा गेली होती तेव्हाचच आहे.
अच्छा अच्छा.
हम्म. थोडी आता विचित्रच वागते ती वागू दे तिला किती दिवस वागायचं काही नाही तिला टोले देणारे कोण नाहीये तिला बरोबर कोणी बोलत नाही ना मग बरोबर ती तोंड घेऊन. मला म्हणे. तुझ्या फोनमध्ये मला एवढा फोटो टाक म्हणे मी लक्षच दिलं नाही. मी गेले निघून मग नंतर आवाज देत होती वाटत.
माझ्याकडे पण आली मग नंतर म्हणी झालं म्हणी काम. म्हटलं मला थोडी गरज आहे तुलाच गरज आहे.
तो काय मारणार हे.
तेच ना. मला नाही आवडत बाई अस मतलबा पुरत काम करायचं. हा ना. कामापुरते व्यवस्थित बोलून बोलून घेते म्हणजे ती हा तेच नंतर ती हे पण नाही करत. म्हणून मी मग पैसे बैसे काही मागितले पण नाही काही नाही.
जाऊदे. मी जास्त तर डोकंच लावत नाही मरूदे म्हटलं की तस मग काय?
बा काही नाही बाई.
बोलून पण काय फायदा नाही आपल्याच उग हे करतात उलट हे द्यान ते द्यान रबर द्यान हे हे दे आणि ते दे कर मला काल देऊ मग काय हे पण देन ते पण दे आणि परत पण दे करत ना ग
नाही देेत ना.
मग.
अच्छा.
काय करते अजून मग. बोल मग अजून काय म्हणती. काही नाही बाई.
बसले खा खा. कोणतीतरी परवे पळून गेले बाई म्हणे. गॅमीत कोण नसा सांगत आपल्या गावची आपल्या गावची. हां.
काय माहिती.
म्हणतात प.
काय पोरी पण बावट झालं.
डेडलेल बाई.
काही कळत नाही बाई. बाकी.
काही नाही तू बोल.
तुझं काय चाललं.
काही नाही बाई बसली आता अजून काहीतरी बोल बाई थोडस. अंघोळीला जायचंय मला पण.
तू आज परत जाणार आहे का मग त्यापोरीकडून. त्या समोरच्या जाऊ घेऊ नको बर का.
मी नाही जाणार तिच्याकडें.
तिला गरज नाही ना आपला काय गरज आली मग होती ना तिला. जास्त शहाणीवरती स्वत ना.
काय म्हणते अजून.
काही नाही बाई. कंटाळा आला ग मला चांगलं चालू आहे पण. आता काही दोघांपैकी एकच करावं लागतं अगो.
हा.
सगळं नाही न करू शकत एकट्टी. हे कर ते कर ते कर. सगळं गोंधळून जातो एक तर माझ्या सरांनी एक पिक्चर पाहायला लावलाय. आणि त्याच्यावर आम्हाला प्रश्न विचारणार आहे आता तो पण पहायला मला टाइम नाही आहे. काय माहित आता बघू ते अम्म एम एक्स प्लेअरवर आहे म्हणेून एनेच प्लेअर अजून डाउनलोड करायचं आहे मला.
हम्म.
असा विषय. तू तो पाहिला का नाही बाई. किती छान छान मुवी आली यावेेळेस सिरीज पाच जायना. कारण. त्याच्यावर हे काही काही आलेलं आहे मी आता तीप. पेट्रोची होती ना प्रीतम एन पेट्रो. ते सॉग आता ब खूप जास्त व्हायरल झालं त्याची पण पाहिली मी. तू पण, हा ठेव चालेल.
हो हो.